हा बोला की
करायलसा
अंथरुण टाकायचं चाललंय
हो टाकलसा मग
सुरू आहे. करत्या
हा हा हा.
बाबा संघसारख्या तिझ भांडत असत्या
होय काय
हम्म आता टीचरांना सांगणार आहे की म्हणजे टीचरांनी तिच्या म्हंटल्याय की सुट्ट्या पडल्यावर का नाही त्यांनी काय काय करतात मुलं सगळं लक्ष ठेवायचं, ऑब्झर्वेशन करायचं आणि आम्ही सांगितलेलं ऐकत नसली तुम्ही सांगा म्हंटलत की ना आता सांगणार आहे आता अयोध्याचं नाव सांगणार आहे मी
मारतात काय मग शाळेत?
इथे ऐकायला लागल्या हो काय काय बोयल ते म्हण मुद्दाम तिच्यासमोर बोलालोय मी
तेच की म्हंटलं मारतात काय मग शाळेत?
शाळेत आता मोठी झाली तर मोठ्या गटात गेल्या म आता मारणार की तिला गेल्या वर्षी छोट्या गटात होती मग तिला कळत नव्हतं म्हणून मारत नव्हते गुडगरलं सारखं वागल्यावर नाही मारत नाही गुडगरल सारखं वागलं का नाही मारत नाहीत
ते पण आहे की हम्म.
नाही सांगणार खरं मी तिचं टीचरांना नाव शानि आहे माझी पोरग
होय का
हम्म.
हम्म. आणि काय म
काय नाही आता जरास उद्याची तयारी थोडी करायची होती तर काय आता केल नाही काय करू काय बघा सुचना झालय
होय सगळी भांडी ते ना आवरलं सा
भांडी थोडी घासल्यात थोडीशी ठेवल्यात
का ओ?
काय मला कंटाळा आलेला नको वाटलं होत, मग थोडी घासल थोडी जेवलेली त्यांची पटापटापटा आणि जी वेळाने जेवलं त्यांची मग घसलीच नाहीत नाही मी, म्हटलं सकाळी आता स्वयंपाक केल्यावर मग घासूयात कारण एक एकदम सगळी जेवायला बसले की नाय काय वाटत नाही थोडं थोडं थोडं सगळेजण जेवायला बसतात मग काय करणार
होय.
त्यामुळे मग प्रॉब्लेम होतेय कि काय कसं करायचं कामाचं काय पण नियोजन लागत नाही माझं
पैकी एकदम जेवलं तर होते ना सगळंच काम होते
सगळीजण एकत्र जवली की कसं म्हणजे माझ मला पण हे करायला बरं पडतं भांडी भिंडी घासायचं बराबर आवरायचं बरं पडतं ना
होय की तुमचे पण काम कराय तुम्ही मोकळ होताय
ह
होय
रात्री एकदा अंतरुणात पडले की नाही नको वाटते मला उठून काय करायला नको वाटते ख कि तात पण करायला नको वाटते मग वाढायला पण
होय की दिवसभर काम करू नको वाटतात बरोबर आहे
अयोध्या आधी सगळं मंत्र स्तोत्र सगळं पाठ करायची व्यवस्थित सगळं म्हणायची आणि आता नाही आधीसारखं नाही आता
होय
आता वांढ झालं अस ग वांढ पण तर असं जास्त वाढलाय तिचा
अरे बाबा होय का
तिला घालवणार आहे की आता बोर्डिंगला घालणार आहे बोर्डिंगला क्ांडपणा करता मग बोर्डिंगलाच घालणार आहे
होय का
हम्म आणि काहीतरी असं करायला लागलो की मुद्दा मागापणा करायचा आवाज काढायचा असं करत्या
होय काय
सगळं बॅड हॅबिट्स लागाल तिला
होय
हम
आमच्यात पणयेत्या, सगळ्यांना हेकरत्या दादागिरी.
परवा पण काय केली नव्ह, तुमच्या इथ त्यांच्या टीचरांचा नंबर देतो काय. नाव सांगा? तिथे मोर का काय फेकलेय ना!
होय!
कसला छान मोर होता तो! म्हणाले आवडलेला.
नि मग घरात तर दिल का नाही? आम्ही तेच आम्हा आम्ही तिला म्हटलं! घरात तर नेऊन दिशीलकानयी निदान वापरली तरी असती नेऊन फेकलीस त्यांनी-
एकूण तर काय, कोण काय ठेवणार आहे व्यवस्थित ते?
नाहीचकी तेच म्हटलं तिला- नी घरात जर दिली असती तर कुठतर शोला-बीला व्यवस्थित ते राहील असत ते गेलते- फाडला तिने काय सरळ ठेवणार होय म्हणंल टाकली टोळ्यांनी.
काय सांगितले तुम्हाला तिन, कहशात टाकले कुठे टाकले म्हंटली.
मला आणि मम्मीला म्हंटली आन्तीताईच्या हेजत टाकलो म्हणं-
हां बॅरेल मध्ये टाकलय, बरोबर!
हां आणि ते त्यांच्या म्हंटली, टाकलो मी ब्यारलात.
खर आकींतीईच घरात नायीय.
ये आलेलीच नाहीत, तेनी लयी दिवस-
मग तेच की आणतीताई आली तर विचारायला येत नाही.
कुठ आता, गेलाअसणार ते!
मला वाटतय ठेवली असेल त्यांनी काढून ते नाही फेकणार.
ती कशी आ ती आनिताताई ठेवणार नाही ती कशी ठेवून घील, ती म्हणंली असणार कोणतरी टाक- ल असेल राहुदे तिकड कुणाचहाय ते अस म्ह- हां- त तर ते आम्ही पण शो- ना, आहो आम्हाला माहि- हितच नव्हत पहिला आयका -आयका काय माहितच. मग आम पप्पासनी काय झालं, तिथनं आल्यानंतर बेळगाव गोव्यासन- तिथ जाऊन आम्हीआलो किनी, पप्पातेन आम्ही सगळीजण म लग्नाला गेल्यावर दुस सऱ्या दिवशी दुसऱ्या का हां दुसरा पण नाही दुसऱ्या दिवशी पण कंटाळून आलते सगळेजण निवा पल्या-आपल्या हेज्यात सुदे तिसऱ्या दिवशी पप्पासनींच आमच्या अस आठवण आली की तो मोर आपला मोर होता आणि मोर कुठे गेला, मग त्यांनी मम्मीला मला विचारेले सौरभला अरे त्यो आपला मोर होता, मोर कुठे गेला? मोर कुठे गेला? मग आम्ही म्हंटलो कुठेतरी गेला असेल, असेल इथच कुणीतरी आत उचलून ठेवला असेल असं म्हणून आम्ही टाळा- टाळ केली. मग तेन्ही म्हणले नाही नाहीच आहे म्हणून तेन्ही म्हणाय लागलीत अगं नाहीच हाय, नाहीच हाय वरती मपण जावून विचारून आलीत. नाहीच हाय मोर ती बरे काय पण म्हणंली, मी काय मोर-बीर काय हे केल. घेतला नाही म्हणली, तुमचा कुठ ठेवला नाही. मग ठीकहाय म्हटले मग ठीकहाय म्हणलं मग आणि त्यांनीच म्हटले. टुन्नू आलती काय? असं म्हंटल्या मग रेखा म्हंटली हां ती यायची म्हणली एकदा तरी दिवसात. न मग पप्पांसनी डाऊट आला की पप्पा म्हणटले हां म्हणजे याचा अर्थ टुन्नूनच मोर कुठे तरी गाय त्याला, व आल्यावर विचारल. ती त्या दिवशी आल्यानंतर मग म्हणली, होय मीच घेतलाय तुमचा मोर आणि नेऊन मी दिलाय. छाया काकीसनीं म्हणली मा म्हणल आम्ही म्हणलं, छायकाकीसनीं दिलीस तर होय त्यासनी नेऊन दिलो. त्यानीं घेतलीत. व आम्ही म्हणलं ठीक आहे गे असून दे गे दिलीस नव्ह म-वय-वय म्हणंली दिलो मी त्यासनी ति ते ठेवून घेतलाय आता त्यो आणि त्यांच्याकडन आता परत मी आणू शकत नाही म्हणून मला मम्मीला म्हणंली मी त्यांच्याकडं आता परत आणू शकत नाही गं आता त्यांनी घेत. लाय म ठीक आहे म्हणलं आम्ही राहू दे गे राहू दे गे ग म्हणलं दिल्ली म्हणलं. की काय म्हणली मग काय म्हणली नाही.
काय कयचं कायतच.
मग आम्ही गप आम्ही गपच होतो आम्ही तिने छाया. छ आम्हाला अजूनर्यंत माहितच नव्हतं त्या त्या आईनं बुलीना परवा दिवशी आम्हाला खरं कळ. क ति त्या बला टाक आम्ही छलाच दिले म्हणून आम्ही गपच बसले. छाला दिल्या.
मग तुम्ही त्यांना विचार नाही छा आहे का की ना आमचा मोर दिला का ना म्हणून
कशाला आम्ही विचारू ती कस ती काय म्हणणार म्हण आम्ही विचारलंच नाही ती काय म्हणणार. ब बघ मला विचारला असं होते की म्हण आम्ही विचारलंच नाही एवढ्याशा वस्तूसाठी कुठे विचार. विचारायचं म्हग आम्ही काय बोललच नाही. राह दे म्हणून आम्ही सोडून दिलता विषय मग आता मला परवा दिवशी माहित झालं खरं नाही तिन तिथे नेऊन टाकलाय म्हणून
काय तर करतय मला तर एवढं आवडलेल काहीतरी असंच वाटलं होत. सगळ घरातल्या वस्तू वाटच लावते व्यवस्थित काची होत नाही हो.
तिला का वाटते हो कायतरी वस्तू बघून.
काय वाटते वाटलं भाऊ
मन ते तोडफोड कर.
पोरगा पाहिजे होती पोरगी म्हण जन्माला आ.
होयगी काहीतरी तोडफोड तिला करू वाटते जरा
तोडफोड. एक कुराडाने एक हे देतो घर घर फोडाफोडी कर म्हणा.
हम्म. नाही कस असत ति आली का नाही घरात असं काहीतरी एक्सपेन्सिव काहीतरी कुठं आहे का बघते त अशी. हा म्हणजे तिला हाय हा म्हजे तिला हो ती दिसतेच तिला तिचं काय विशिष्ट आहे काय माहित ती कुठ तरी असत्या आणि ते तिला दिसतयं की हे इथे इथं हाय हे हे इथे इथं हाय मग ती काय करतेया हा म्हणते आता हे घ्यायचं मला पाहिजेच ते मग मागित दे ते की हे मला पाहिजेल म आम्ही म्हटलं की नायं टुनों ते ह्याय बघ ते फुटतेय बघ असं तसं म्हणलं की म इकडे तिकडें झालं बघते मग घेते ते आणि घेऊन मग काय करते पळते ती पु म्हणजे का काढून बिडून घेततील म्हणुन ये पळते ते तिला वापरायचं कसं काय कळत नाही की ओ नी त्याचा उपयोग काय होतयं हे कुठं तिला पप माहितीये. म त्याचं काहीतरी असं करत्यात आता तिला मोराचा उपयोग जर माहित असता तर तिने ते ठेवलं असतं पण काय झालं बिचाऱ्याला काय लक्षातच नायं ना त्याच कायं ध्याना मनातच नायं की मोर बाबा शोचा हाय. त्याज त्याला वाटलं खेळायचं त्यानी नेला आणि ते टाकून दिला असं झालं ते
काय वाटेल ते करत्या गणपती पण ते नदीवरन आणलेलं छोटासा शो पीस ते पण तसच केली पाण्यात बिण्यात घालून मोडली.
अवा
तशीच करते ती मग सोडलं की परत नदीला
अगं बाई शो चा मोडली.
होय लयं छान होता गणपती.
बघा हाय काय सगळं तुमच्यात बी म्हणजे शो चं तेण सगळं मोडून ठेवतीया.
लय वस्तू प्रमाणाच्या बाहेर भरण्या बिरण्या फोडायचं वरती कप पाटावर चढायचं बरणी फोडायचं तिच्यासारखं कारटून कोण नसल एक नंबर कारटून हाय. जरा स्कूल सुरू होवू दे की जरास तिजी मज्जा बघा आता
त्या घरात अशी भी त नाही असं जसं की आता बाकीच्या घरात जसं की रेणको काकी म्हणा शिवम त्यांच्या घरात त्यांनी कस ते वरडत्यात तेण त्यांच्या घरात जाणार नाही ज हा छाया काकी त्यांनी तेच की छाया काकी त्यांनी कस नाही नको अस तस म्हणल म्हणून ती जात नायं पण तिला आमच्या घरात कसं आहे. नको गं करून नको म्हणलं हा हे करू नकोस ग म्हणलं तरी पण गबागबाई गबगबाई म्हण त ते करते अशी करते ती श्रावणी सारखी म्हणत्या न्हवं का तुम्ही तिचा लई लाडपणा केलायसा बघा तुम्ही सगळी जण कनय तिला तिंज लयं लाडकंपणा करताय म्हणून ती तुम्हाला ती कशी करते शिव्या देत्या उलट बोलत्या. श्रावणी म्हणते म आम्ही हसते श्रावणीला बी आणि तिला बी श्रावणीला म्हणते अग व्हय की हाय ती अजून
हम्म
तिला हसतेयं श्रावणीला बी सगलीजन घरातली असं म्हणत्या म्हणून
चालते ती श्रावणीची पण शाळा यं स्वय पाकच सकाळच लवकर उठायचंय ठेवू का मंग हम्म
हा हा हो होय चालते चालते हा